आवाज येतोय काय? कस काय? हा नमस्कार. हा हा ह हो तुम्हाला पण दो
हम्म चालेल बोला हो बनवत होते मी आता तुमचा कॉल आला तेव्हा सासूबाई आणि मी दोघी जण बनवत होते. आज सासूबाईना सुट्टी आहे मग थोड च चपाती मी लाटून देत होते त्या भाजून घेत होत्या. मग मला मला म्हंटल्या कॉल आल्यावरती तू बोल म्हंटल्या मी करते म्हंटल्या म्हणून मग आणी मग
हम् हम् म्हणजे त्या जॉब करतात काय?
हा त्या बाहेर जातात जॉब करतात व
हा हा.
आज घरी आहेत ह बाळपण बाळपण उठ उठलय ते रडा लागलय ह ह. ते मच सासूबाईनीच घेतलंय हंब म्हटलं एकतरी कॉल करूया म्हंटलं.
हो.
हा आताच उठला तो झोपून रडाय लागलाय जास्त. हा एक हा बोला ना.
काय नाही मी पण बसले होते माझ्या भाची च्या तच हो चहा वगैरे झाला सगळं मग भात - - ची अभ्यास करते ना तिच होमवर्क म्हणून पण थोडफार घेत होते तिच
हा हा हा ह हा आणि काय म्हणताय मग? माधवा रोड ला वगैरे गेलेला की नाही फिरायला?
हा माधवारला रोडला म्हणजे कधी आम्ही कॉलेजला हा कॉलेजला होतो ना त्यावेळेला आम्ही नुसतं म्हणजे महाद्वारलाच असयचो
हा हा हा हा
हम
आम्ही पण तस माझ पण कसं मेन राजारामध्ये मी बारावी पर्यंत केलं आणि आपलं महावीर कॉलेजला मग बीकॉम कम्प्लीट केलं
ओके आम्ही महावीर कॉलेजच्या हॉस्टेल ला होतो तो दोन हजार अठरा ला
हा हा ह ह ह मग मी हेड अकरावी बारावी तर भरपूर वेळ माधवा रोड मध्येच असायचे कारण कॉलेज असतेथे राजाराम हा तिथच मग तिथच असाची ची परत आपल्या भवानी मंडप मध्ये वगैरे
हम्म
लवकर कॉलेज सुटले की थोडा वेळ तिथ
आम्ही पण काय करायचो ना अ हा हा हा आमच कॉलेज असायचं मग कॉलेजच्या पोस्टिंगला आम्ही जायचो ना मग कॉलेजची पोस्टिंग आमची ह्याला होती मसाई हॉस्पिटल ला होती तर मग आम्ही सगळे हॉस्पिटल कोस्टिंग सोडायच ो आणि महाद्वार फिरायला जायचं कुठे महालक्ष्मीला जा कुठे महालक्ष्मीच प्रसाद घ्यायला जा असं सगळं करायचं कॉलेजला असताना
हा हा हा मी आ आमही पण कस गेलं मला क्लास अस मी अकाउंटला आणि इंग्लिशला क्लास लावलेला बारावीला मग मला वेळ असायचा तेव्हा जर कॉलेज लवकर वगैरे सुटलं ना तर मग तास दीड तास मला थांबायला लागायचं मग मी भवानी मंदिरमध्येध्येच थांबायचे तिथं टिफिन वगैरे असेल तर खायचा आणि मग नंतर क्लासला जायचं कारण तेवढा टाईम कुठं घालवायचां ना तिथं मग भवानी मंदिरमध्येध्येच असायचे तिथं तिथं थांबायचं थोडा वेळ मग क्लासला जायचं
हम्म हम् हम हो
हा आणि कस आणि काय चाललंय मग
काही नाही आणि माझं पण काम चालू होतं मग अशी
हा हा हा हा
बाहेर बसले थोडंस आत घरामध्ये बसून पण खूप बोर होत ना का
हो हो ना हा मम्मी वगैरे स्वयंपाक बनवत असेल
हो बनवते मम्मी आत मज्या
हा हा हा हा
कसे ह
हा हा हा हा मी पण आता बाहेरच आलीय मग तो तो रडा लागलाय ना मग म्हंटलं बाहेर जाऊ आता घेतो म्हटलेय मी त्याला तू बोल म्हंटल्या फोनवर एक कॉल करते म्हंटलं त्यांना पटकन वेळ मिळेल तेव्हा करायला लागतो ना नाहीतर मग परत आणि काम वगैरे असतात मग परत असं
हो ते होत आहे तसं
आणि काय मग आता कॉलेज वगैरे तर आता मग पुढे काय करणार नाही तुम्ही आता
नाही ऍक्च्युली माझ पोस्ट ग्राज्युएशन पण झालंय ना मग माझ लग्रक्चुली आहे आता जानेवारी म तर मग तिकडे अ म्हणजे ह्याला असतात ना दुबईला असतात ते तर मग तिकडच्या एक्झामचं प्रिपरेशन चालू आहे माझं पण
हा हा हा चांगलंय ना मग हो छान चांगली गोष्ट आहे कॉँग्रॅच्युलेशन लग्न ठरल्या प हा अ
मग आणखी काय म म ते तिकडचे एक्झाम्स द्यायच्या आहेत मला पण तेच कळत नाही कुठून सुरुवात करायचं म्हणजे कधीपासून सुरुवात करू काही कळत नाहीय तर त्यामध्येच मी अजून आहे म्हणजे अजून थोडे दिवस पण आहेत ना तर त्यामुळे थोडं
बघणार ना आ दुबईमध्येच बघणार नाही सगळ
हो तिकडेच पण मग बघू
हा
माझ्या फिल्डमध्येध्येच बघायच चालतय हम्म म्हणजे कसं बरं पडतय ना म्हणजे आपला एक्सपिरियन्स पण म्हणजे अनुभव पण धरला जातो त्यामुळे मग
आता एज किती आहे तुमचं
माझ आता आहे ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कंप्लीट आहे ट्वेंटी सिक्स रनिंग हा ट्वेंटी सेव्हन कंप्लीट आहे ट्वेंटी सिक्स कम्प्लीट आहे हा हम् हम्
चांगलाय ना
हा तुमच्या लग्न म्हण कोणत्या एज ला झालं उक
माझं खूप लवकर म्हणजे खूप पण असं नाही मी असवायला होते तेव्हा लग्ना झालं मी अस वायला होते तोपर्यंत ठीक ठवायला होते तेव्हाच माझा पहिला मुलगा पोटात
हो का
हा मग त्यामुळे मला पुढे काही करायलाच मिळालं नाही ना तेवढंच व बीकॉम कमप्लीट केलं आणि पुढे काही केलंच नाही मग मी कारण तो लहान त्याच्याकडे लक्ष द्यायचं मग तर नकोच वाटत एकदा लग्न झालं ना मग नंतर शिकायला पण नको वाटतं काय पुढं
हो
आणि त्यात मुलं वगैरे तर झालीत तर मग हा आणि नंतर मुलं वगैरे तर झाली तर काहीच नाही मग होत परत ते मुलांच्याकडे लक्ष परत ते घरात सगळं हे करायचं पुढे काहीच नाही म्हणून शाण्यानी तर सगळं आपलं एज्युकेशन कं्प्लीट झाल्याशिवाय लग्न करू नये कधीच आपण जे जोपर्यंत सेटल होईल ना तो मगच लग् करावं नाही त्याच्या आधी कधीच करू ने लग्न
हो आणि मेन म्हणजे कसं आता इंडिपेंडेंट होणं पण तेवढंच महत्वाचं आहे अससं ना.
हो ते पण खूप महत्त्वाचं आहे.
ह
आमच्या घरच्यानी जरा असं गडबड केली लग्नाला
ह् ह् म्हणजे तुम्ही गावाकडच आहे कि सिटीमध्येध्ये वगैरे असं. म्हणजे गावाकडे कसं थोडं लोक लवकर लग्न करायला बघतात ना.
हा एवढं पण नाही गावाकडे आपलं तुम्हाला आता कोल्हापूरमध्येध्येच आहे ना तुम्ही
हो हो माहित आहे मग ते सिटीमध्येध्ये झालं.
हा इथेच ना मग एवढं पण असं गाव वगैरे नाहीय. पण तरी पण केल.
हम् चालायचं आता मेन म्हणजे कसं माहितय काय जेव्हा लग्नात येत त्या वेळेला आपोआप लग्न म्हणजे होतं आणि आपण पण तयार होतो जेव्हा लग्नाचा योग आहे.
होणा हो.
ह हम
हा
तुम्ही कुंडली वरती वगैरेचा विश्वास ठेवताय काय?
अ नाही माझं असं काही म्हणजे थोडं आहे विश्वास थोडा नाही अस आहे मी खरं सांगू माझ्या लग्नाला कौ कुंङली पण बघितलेली नाही आम्ही आणि माझ्या अजून लग्न झालं मुलं दोन झाली तरी मी अजून कुंडली पण काढलेली नाही माझी
अ
काढलेलीच नाही अजून
ह ह
ह्म त्यामुळे असं काय म्हणजे विश् श्वास ठेवण्यासाठी कुणली पहिला काढायला तरी पाहिजे होती माझी पण काढलेली पण अजून नाहीये. त्यामुळे थोडा थोडा आपला ऍस्ट्रॉलॉजीवरर थोडासा विश्वास आहे.
हा म्हणजे मी पण कस अ हे म्हणजे मी ऐकलेलं आहे जेव्हा लग्न योग येतात ना तेव्हा लग्न होतं. अच्छा म्हणजे कुंडलीमध्ये योग येतात ना. समजत आपल्या ब लग्न हे होत शाळेला असं पण
ते पण आहे थोडं ते पण मग आहे पटण्यासारखं आहे. थोडं काही काय असं पटत. पण नाही असं पण आहे ना असं आहे. हम् आणखी काय म्हणताय.
चा ते चाले ना. ला तयारी विसर्श करते ना घरी सारखं आमचा दर बुधळ्याचा आमचा बाजार असतो ना गावचा बाजार तर मग जास्त करून त्या वळेला म्हणजे मटकी वगैरे आणली जाते ना बाजारात मग टवेला पण होतो असं. हम्म हम्
आम्ही विकत कधी मी मटकी घेतच नाही आम्ही घरीच बनव म्हणजे मी मट मोडा वगैरे
हा ह आ आम्ही म्हणजे कधी बनवतो कधी म्हणजे आणतो आणि बाहे अ जास्त हे खात नाही ना कडधान्य खात नाही म
हा हा हा हा
हा
पण आपल्या शरीरासाठी कडधाने पण तितकीच महत्वाचे जितकी भाज्या महत्वाच्या तित च कडजानने पण महत्वाचे
हो
आणखी काय हा एकेकाना नाही आवडत खायला पण थोडं कधी तरी बदलून बदलून तरी खायलं
हो माझे मिशातना फक्त कड नॉनवेज जास्त आवडतात आणि मला भाज्या जास्त आवडतात म्हणजे पालभाज्या फळ भाज वगैरे अस
पण खाशीला असं आहे ना
हा
हा आणखी काय मग चाललेय
आणखी काणी त कात
हा हा हा
हम्
ह आणि आणि काय मग आता दुबईला दुबईला जाणार मण आता
होय लग्नानंतर हा
चांगलाय मग फिरायला वगैरे भरपूर मिळेल बाहेर
हा फिरायला पण आहे तस टाइम पण पाज व भेटला पाहिजे थमतो
हा हा चालेल चालेल मग तुम्ही चालेल मी ठेवते मग थँक्यू बोलल्याबद्दल
हो हो हो हो चालेल